हा. बोल की.
हां. तुला मी आता गुढीपाडव्याची माहिती सांगू? हॅलो
हॅलो
हॅलो
आवाजे ना ग नेटवर्क मध्ये ये की.
हम्
हा बोल.
अ तुला मी गुढीपाडव्याची माहिती सांगू काय म्हणलं.?
सांग की चालते.
हम् गुढीपाडवा हा मराठी नववर्षातला पहिला दिवस आहे. आणि हा सण विशेषतः महाराष्ट्रात मोठ्याने साजरा केला जातोय. आणि गुढी म्हणजे विजयाचे प्रतीक आणि पाट डवा म्हणजे शुल्क पक्षातील पहिला दिवस या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते. चैत्र महिन्याच्या शु प्रतिप प्रतिपदेच्या दिवशी मार्च म्हणजे मार्च एप्रिलमध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो. हम्म खर्च्यांच्या प्रवेशद्वारावर घरच्या अ मरा हात या मरा
मला चाकी वाच्या होता
हॅल हॅलो
बसलोय तू बोल की
तू ऐकायलास तर काय बाई
हे ऐकालोय की
बरं मी काय काय सांगितलं सांग
गुढीपाडवा शुक्ल पक्षात असतोय आपला वर्षातला मराठी वर्ष सण नवीन सण आहे नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष चालू होतेय मार्च मध्ये गुढीपाडवा असतोय
हम बस सांगतो ऐक भगवान रामांनी रावणावर विजय मिळून अयोध्येत परत आल्याचा आनंद म्हणून हा सण साजरा केला जातोय
अच्छा पण महाराष्ट्रात तर गुढीपाडवा गुढीपण नवीन वर्ष म्हण साजरा करतात ना
ह मग सांगालतोय की एक पुढे जरा
बरं बरं सांग अ
गुढीपाडवा अण गुढीपाडवा नवीन सुरुवात आनंद यश आणि समृद्धी
हम्म
ए तुला राहुदे मी रेसिपीज सांगतो
तुला कशाची रेसिपी पाहिजे सांग सांगतो.
हम् मला ना मी व्हेज मधलीच रेसिपी सांगणार ना. अ कुठलं सांगतेस बरं मला हम्म, खरंतर. हा, तुला सांग ना, तुला कुठलं वाटतय ते सांग.
नाही नाही तुला जे आवडते तेच सांगणार.
कुर्माची सांग मग, कुर्म्याची मला काय एवढं खास माहिती नाही.
तुम्ही फोन करा.
काय ते.
अ कुर्म्याची सांगू का?
सांग की,
हम्म, एक मिनिट थांब. व्हेज कुर्म्याची माहिती सांगतो मग तुला सगळ्यात आधी दोन कप. प मिक्स भाज्या घ्यायच्या म्हणजे बटाटा, गाजर. वटाणा बिनिस. आणि त्या थोड्या उकडून घ्यायच्या आणि कट. ती मध्ये दोन चमचे तेल गरम करायचं आणि त्यात एक. कांदा बारीक शिरलेला कांदा परत परतून घ्यायचा आणि तो गोल्ड. गोल्डन ब्राऊन झाला की, त्यामध्ये दोन. टॅमॅटो बारीक शिरलेले घालायचे आणि तो मौसर होऊ तवर भाजून घ्यायचा.
हम्म,
आणि त्यात एक चमचा आलं लसूण पेस्ट दोन हिरव्या मिरच्या घालायच्या.
हम्म,
अम् आणि त्यात आता आपल्याला गिरवीसाठी. दोन चमचे नारळा खोबऱ्याचे कीस लागेल आणि पाच ते सा ''--'' सहा काजू लागेल. ह्याची आपण अ पेस्ट करून घ्यायची आणि त्यामध्ये आता. अ आपल्याला मसाले लागणार आहेत हळद तिखट. गरम मसाला आणि मीठ आता काय. काय करायचं उकडलेल्या भाज्या आहेत कनी त्या अ त्या तेलामध्ये टाकायच्या.
भाज्या कुठल्या कुठल्या उकडून घेतल्यास.
पहि पहिला सांगायचं नाही मी भाजी उघडून घडल्यात. ग,
हा, म्हणजे कोणतं कोणतं.
सांगितलं की, ग बटाटा, गाजर, वटाणा, बीन्स.
हा.
हा हा हा,
हम,
एक दुसरी सांगतो बाई थांब.
तस बर
हमं,
दुसरी ग तुला ह्याची रेसिपी सांगू काय थांब एक मिनिट. ते हम हम, थांब एक मिनिट सांगतो.
ह
आईस्क्रीमची रेसिपी सांगू?
हम्म हम्म, चालतय सांग.
किंवा थांब
थांब मी तुला सांगते कुटली रेसिपी सांगायची काय.
पनीरची सांगतो बघ.
पनीर कुठला पनीर?
पनीर बटर मसाला.
ठीक ये सांग.
अं सगळ्यात आधी काय करायचं दोनशे म्हणजे दोनशे ते अडीचशे ग्राम पनीरचे तु कडे घ्यायचे चौकोनी.
हम्म
आणि कडईमध्ये दोन चमचे बटर आणि तेल गरम करायला ठेवायचं. त्यात दोन अं, बारीक चिरलेले कांदे. सोनियम जे गोल्डन ब्राउन होउपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर दोन टॅमेटो घालून, ते मऊसर होऊपर्यंत शिजवायचं, आणि त्यात एक चमचा आल लसून पेस्ट घालायची, आणि आणि थोड परतायचं, आणि मग त्यात मस् साले घालायचे अर्धा चमचा हळद एक चमचा ति कट एक चमचा गरम मसाला आणि अं, चवीनुसार मीठ घालायचं थोडं पाणी घालून ते मिश्रण पाच, ते सात मिनिट शिजून द्यायचं.
हम्म
मग थोडं अं मग ते थंड झालं की मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची.
हम्म
हॉटेल स्टाईल अं हॉटेल स्टाईलसाठी हे स्टेप महत्त्वाचीय. आणि आता काय करायचं परत ते कढईमध्ये बटर घालायचं आणि, ती आपण बारीक केलेली पेस्ट त्यात टाकायची.
अच्छा!
ते दोन दोन कप क्रीम आपलं फ्रेश क्रीम किंवा दूध घालायचं. आणि छान उकळी येऊ द्यायचं आणि शेवटी पनीरचे तुकडे घालायचे. आणि पाच ते पाच मिनिटं शिजवायचं वरून कोथिंबीर घालायची. बस पनीर बटर मसाला तयार. आपण ती रोटीसोबत किंवा नानसोबत, भातासोबत मस्त खायचं.
अच्छा! आणि दुसरी कुठली तर रेसिपी सांग?
पावभाजी सांगू?
सांग
हमं का आणि तुला काय गुलाबजामुनची सांगू?
गोड नको तिखट सांग, हा भाकरवडीची सांग मला माहितेय.
हमं बर सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला पीठ तयार करायचंय त्यासाठी आपल्याला एक कप, मैदा घ्यायचा. त्यात दोन चमचे बेसन पीठ घालायचं, आन चिमूटभर मीठ घालायचं. आणि एक चमचा कानी गरम, हलकं गरम तेल करायचं. आणि त्यात घालायचं आणि थोडं पाणी घालून ते कनी, घट्ट म्हळून पंधरा घट्ट म्हळायचे आणि पंधरा ते वीस मिनिटं झाून ठेवायच. आता अ काय करायचं? त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आतमध्ये मसाला घालायला लागणार ना, त्यासाठी करायच अर्धा कप सुका खोबर घ्यायच दोन चमचे खसखस खसखस घ्यायचं आणि चमचे तीळ घ्यायचं. एक चमचा धनी जिरेपूड घ्यायचं एक चमचा लाल तिखट घ्यायचं अर्धा चमचा हळद घ्यायची. थोडी साखर मीठ आणि एक चमचा चिंच आणि गुळची अ चिंचाणी गुळा आपल्याला भिजत ठेवायचा. आणि ते असं पेस्ट करून घ्यायची त्याची. हे सगळं मिक्स करायचं आणि चवीनुसार, थोडी तिखट आंबट असते ती असं सगळं मिक्स केल्यावर आता त्या, मळलेल्या पिठाचे छोटे गोळे तयार करून पाथळ लाटून घ्यायचे. त्यावर सिपिंग सारखं पसरवायचं म्हणजे ते आपण हे केलेलं आहे ना मसाला. तो स्टिपिन सारखा पसरून द्यायचा आणि घट्ट रोल तयार करून घ्यायचा. आणि त्या रोलचे छोटे छोटे छोटे तुकडे करायचे भाकरव डीच्या आकाराचे. आणि कडईत तेल गरम करायला ठेवायचं आणि ते तुकडे मंद त्याच्यावर कुरकुरी धोईपर्यंताळायचे बस खुशखुशीत भाकरवडी तयार. थंड झाल्यावर डब्यात घालून ठेवायचं खूप दिवस टिकते. चहा सोबत खतरनाक लागते.
हा का..
हम्म....
अच्छा भरपूर रेसिपी माहिती आहेत की तुला.
हो तुला गुलाबजामन चे सांगू काय पटकन.
सांगे पटकन सांग.
अम् आपल्याकड रेडीमेड गुलाबजामनच. अं पीठ मिळते आपल्याला. त्यात आता काय करायचं एक कप रेडीमेड गुलाबजामनचं पॅकेट घ्यायचं त्यातलंते पीठ घ्यायचं आणि त्यात. थोडं दूध घालून सॉफ्ट मळून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे बॉल करायचे.
हम्म...
आणि कडाईमध्ये कणी तेल घालून गरम करायला ठेवायचं आणि मंदाचेवर. ते बॉल गोल्डन ब्राउन होऊपर्यंत तळायचे आणि दुसऱ्या दु दुसऱ्या भांड्यात कनी एक कप साखर आणि एक कप पाणी असं उकलायला ठेवायचं आणि त्याच पाक तयार करून घ्यायचा आणि थोडी त्यात वेलची पूट टाकायची आणि एक थोड्या वेळा आणि म्हणजे एकतरी बाल्स गरम पाहिजेत नाही पाक गरम एका दोन्तलं कुठलं तरी गार असले तर चालते नाही तर ते लईच हे होतय. ते, अ.. बॉल गार झालेले असतात ना ते गरम पाकात टाकायचे आणि एक दोन तास त्याला भिजू द्यायच. बस गुलाब जामन तयार.
अच्छा आस आहे का.
चालतय ठेवा मॅडम आता.
ओके.